हॅलो. काय चालू हय?
तुझं काय चाललंय तर?
माझ काय पणं टि वी बगते.
जेवण झालं का?
जेवन झालं का?
आज काय बनवल होत?
भाजी, रस
हुं. हू हू.
रस चपाती
आता काय झोपली नाहीस का अजून मग?
झोपायच आता.
बरं. बरं. बर. बर गौरी गणपती अस
हुम. गौरी गणपती असतात कि
आणि संक्रांत
संक्रांत असते.
कोणते कोणते सण असतात तुमच्याकडे?
असते बिंदोर असतो गणपती असतेत. दिवाळी असते दसरा असतो.
हम्म
आधी दसरा मग दिवाळी.
होळी गुडीपाडवा.
सगळं सगळं असतय.
रंगपंचमी
रंग पंचमी असतेय.
दिवाळीला काय काय पदार्थ बनवतात?
सगळे बनवतो करंज्या लाडू बत्ताशे. अजून काय काय बेसनाचे लाडू रव्याचे लाडू. बुंदीचे लाडू
हम्
डाळव्याचे लाडू.
हम्म
लाडूच लाडू चार पाच प्रकारचे लाडू.
शंकर पाळे
शंकरपाळे करंज्या.
ह बाकरवडी
बाकरवडी सगळं बनतय. चकली बनते.
बाकरवडी कशाची बनवतेत ताई?
बकरवाडी ईईईई अं जरा गव्हाच पीठ घालायचं. अं थोडस डाळीचं पीठ घालायचं. अन ते मळायच बाकरवडीला ते अ कारळ असतात ते कारळाचं थोडस कुट घालायचं. तिखट मीठ हळद साखर सगळं घालून ते भरायचं आणि अश्या सुरळ्या करायच्या बंद करायच.
हम हम
हा गव्हाचं अनं डाळीचं पीठ घालून ते मळायचं. आणि त्यात ते सारण भरायचं. रोळ्या करायच्या बाकरवडी होते.
आणि आपल्याला पाहिजे तसं शेप कपायचं का? आकार कसा गोल तर गोल शंकरपाळेचा शंकरपाळ हम् हम् हम्
ह
आणि त्या दुकानात छोट्या छोट्या बाकरवाड्या मिळत बघ.
हो मिळतात की
हम तसे पण येतात का बनवायला.
हम्म आपण जरा श पायाचा शेप कापतो ना.
हम्
हम्म आणि कच्छ आपल्या आडवी असतात तीस
हम्म हम्म आणि ते हम ते साध्याची करंजी कशी करते जाई
कशाची
साठ्याचा साठा लावून करंजी करतेस ना
हा हा हा साठला ते तांद तू पिटकाय त्याच्यात ते तूप घालायचं
साठा पण व्हायचं का
हम्म नाही तूप घालायच आणि ते तांदळाच पिठून अ ते एकत्र करायचं गोळा आणि असाच पतीचा गोळा केला की ते अं त्यात असं लावायचं पिठात प पुन्हा त्याची सुरू हे करायची
हम्म हम्म
हा पुन्हा मग ते कापायचं लाटायचं
आणि मकरंजेच जे वरच आहे पाती करायची ते कशाची बनवायची रवा मायद्यायची का
हा
अर्ध अर्ध घ्यायच का कसं घ्यायचं प्रमाण
आणि रवा थोडा कमी घेतला तर चालतोय रवा थोडा कमी घ्यायचा आणि सपेची चुडी जास्त घ्यायची
हम्म हम् म्हणजे तीन वाटी मैदा आणि एक वाटी रवास
हा घालूनग ते मळायचं
आणि मोहन घालायचं का त्या
कडक तेल घालायचं किंवा तेल आपल्यालाू तूप तेल काय असेल ते घालायचं तकड घालून पण ते बाळा आहेतच
हम् हम्म हम् आणि म स म्हे मव माळायचं का कडक घट्ट माळायच
चपाती सारखं नळायच जरा घट्ट पपेक्षा घट्ट नाही फटतते मग असे चपातीला का चिंंतेतेत ते भरायचं आणि त्याची सरळी करायची नाही काय कर ह
हम्म हम्
त्याची सुरणी करायची आणि शं पायासारख सेफ काढायचा आणि इकडून इकडून त्याचे ते दबून घ्यायचं थोडस चिमटन म्हणजे त्या आतलं बाकड बाहेर येऊ नये म्हणूनताळताना हम्म बकर होडी छान
अ करंजाच सुरई
अगं करन येत मग काय करल सुद्धा तसच करायचं गरम म मन घालना शाळेचं पीठ घालायचं
हम्म
साईचं पिठण आणिक तूप ते एकत्र करायच कणकीचा गोळा असतोय ना
हम
रवा आणि मैदा हे मळायचं मऊन घालून.
हम्म.
म घ्यायच. ती लाट त्याच्यात घालायची असं चपटसारखं लाटायेतून त्यात ते लावायच त्याला
हा साठ लावून घे.
हा साठरा लावून सुरुळी करायची. हम्म. हा आणि मग ते असं का पाहायचं. आणि त्याची छोटी छोटी वोळे करून लाटायची.
ह. आणि मग सारण बरायचं.
ह.
आणि खरपूस होत मग बाप्पूद सुटते त्याला
हो खरपूर भाजाय करायचो मग
हम्म हम् ओल्या खोबऱ्याचे पण छान लागतात ना. हम्म बर बर.
खोबरीच ज ते कसं. केलं की मी होत म्हण हे हे म होत नाही. ते खुसखुशीत तसेच राहतात.
हा हा हा.
हम् ते बोल खूप रास्तंय म्हणून तच थोडस मऊ होतंय ना. हम्मला खायला बरं वाटत.
हम्म हम्म.
ज्या दिवस ठेवले की मग चेंबट होतय.
हम् तही ना ते घाऱ्याच पीठ दिलंत घाऱ्याच गऱ्या बनवायच्यात
पेड दिले तर मग ते असं. अ पुरी सर्कल लाटायचं नि तळायचं.
हा बनवायच्या ते आता फनसायच्या आहेत खरं त्या
हफ.
फंडस असत की नाही फणसाच्या
ह आम्हाला भोपळेच्या माहित आहे पणसाच्या माहती नाही.
हा तिनं पण ऊन आणलंय तिकडून सारण
हम्म आम्हाला भोपळ्याच्या माहतात भोपळा काय कसायचा अशीच व्हायचा.
हम हम.
अ त्याची पाठ काढायची ना आतला गरव आहेयची. असा थोडा पिळून घ्यायचा आणि ते घटत म्हणजे त्यातलं पाणी निघतं. मठ ते अ नाही तसं निघत असं. पिळून घ्यायचं ते आतली गर भोपळा शिजवला आणि आतला गरा काढल्यावर पाणी असत ना थोडं.
हम्म हम्म.
ते पिळून घ्यायचं.
हम्म.
हा म्हणजे जास्त आठावं लागत ते पन्हा गुळ घालून ते अ हे करायचं. तर मग हा शिजवलेलंच असगतील मग
नाही नाही गुळ घालून शोजवायचं का परत
हा पुन्हा शिजवायचं कीथ
हम हम. आणि मग अर्धलात कणक्याच गवास पिड झाल.
मकनी घालून करायची घरची
आणि मग त्याच्या गऱ्या करायच्या थापून करायच्या का लाटून नाही
असं झाड सरतरलाटाज पर्या
हो हम ह ब कोण कोोण क निव्रतयचे पण करते
नाही त्याला ते तेलकट होत नाही तेवढ्या चांगल्या होत
हो कोुणी आता नवीनच निघालं सगळं रताळ्याच्या घऱ्या गाजराच्या घऱ्या
गाजराच्या काही माहत नाही पण रताच्या करतेच घऱ्या तरता त्या ग करते आहेत पण ते जरा तेल कट होतात
ताई मी तर आता फणसाच्या घाऱ्या काढल्यात.
आगवार
आणि कोण गाजराच्या घऱ्या करतय.
हम्म
हम्
काही माहित नाही आपल्या गाजराच्या आणि फणसाच्या.
हो तसच की भोपाळच कस खिसून शिजवतात क नाही तसंच हेच पण खिसायचं आणि
भोपळा काय करायचा फोडून अशा वड्या काढायच्या आणि तो शिजवून घ्यायचा.
हम्म
आणि आतलं गर घ्यायचं त्या आतला गरा जरा पिळून घ्यायचा.
हम्म हम्
हम्म आणि ती पिळून घेतलेला गरा गूळ घालून शिजवायच ते
हम्म हम्म
थंड झाल्यावर करायचस
हम्म कोणा कोणा च क नाहीय ते गुळ गल शिजवतच नाही तसाच गुळ घालते
नाही तस मग ते एवढं होत नाही बरोबर हम
बर बर.
हे आता काय विचारलैस
सांगते तुला नंतर
बर
आणि बाकी काय करतेस मग रोजच रुटीन काय आहे तुझं?
आह!
रोजची दिनचर्या काय आहे तुझी? काय करते सकाळी उठल्यावर? अंघोळ, पाणी
अं काय उठलं की, च चहा पाणी नाय तर आंघोळ, मग चहा
तुळशीला पाणी घालतेस
देवपूजा, तुळशीला पाणी, पुन्हा चहा प्यायचा.
हं!
हं स्वयंपाक, जेवण आणि काय?
हं हं हं! बर बरबर
हं
चालत मग, ठीक आहे. बाकी
हं बाकी काय आजुन?
ठीक आहे ठीक आहे.